बोल,
काय करतोयस?
काय नाही अरे पाऊस हाय इथे, कॉलेज ला जायचं होतं पावसाने, नाही रे, कुठे खूप पाऊस पडतोय आपल्याकडे.
छत्री घेऊन जायचं मग.
छत्री अरे माझे सागर घेऊन गेला. तो तिकडे ह्याला असतो ना, आपल्या पेट्रोलपंप. पर पेट्रो पेट्रोल पंपावर असतो.
तेनी पेट्रोल पंपावर,
हा,
पंपावर कधी पासून जा
अरे अ.. दहा दिवस झाले, त्याचा एक आपल्या इकडे हॉस्टेला अॅग्रीचा मुलगा होता. किशोर म्हणून, तर तो तिकडे असायचा तर, त्याच्यामार्फत. तर सागर ऋतुराज आणि आपला दीपक म ह्यांनी तिथे, जॉईन झाले पहिले आठ दिवस त्यांनी हो दि पक सुद्धा झालेला. पहिले आठ दिवस त्यांनी असंच सरावासाठी, पहिले आठ दिवस तुम्हाला सरावासाठी देऊ, आणि एक तारखेपासन एक जुलैपासना, एक जुलै पासना मग सुरू करूया तुमच पेमेंट पासून. म असं मग एक जुलै पासून ते आता रुजू झालेले आहेत. सकाळी इकडे कॉलेजला जातात. हो आणि रात्रीच मग करतात पार्ट टाइम मध्ये.
हा हा हा हा,
हम्म फेमस आहे. एक पार्ट टाइम जॉब म्हटलं तर, अरे ते ना दुपारी, हो आपण बघितला काय तरी, म्हणजे जे नाश्ता बिष्टा कराय झालं, तर त्या त्याच्यावरच करता येईल. हां, बाकी काय तू आ मंतो? तू नाही गेला कॉलेज ला? आता आहे जरा नाश्ता, नाश्ता करायला आलेलो चिंटू दादाकडे. हां, येतोस त ये. हां. कटोडाय, वडापाव, पोहे एत, कठोडा आय, कठोडा हाय. हां, हो. ये, कटवडा आय तीस रुपये. मी आता मागवलाय वडाप पव आणि, सध्या पैसे कमी येत रे. सागर सारखं नाही ना माझं. कमाई थोडी होते माजी. माझं बाबा घरने पैसे मागवायचे, आणि खायच्
असंच काहीतरी आता चाललेलस् काहीतरी करत बसायचं.
हो तेज आरे तय आणि काल परत अ हॉस्टेलचे पैसे ब म अं भरायला मागितले आणि. माजे पाच हजार राहिलेले म ते हॉस्टेलचे पैसे मागवले आणि म ते काही घरना पैसे परत मागवाव लागले
मला पण बोलत हुतीत.
तुझे किती राहिले? हां-हां-हां सारखं सारखं म्हणत तरी भरून टाका भरून टाका किती आरे? हो तेच ना सगांच्या कुढच बोलून आणि हे करतात. चालत नाय, त्यांना कारनं पटतच नाही त
होय
आणि आरनं सांगतो आमच्याून पगार झालेल नाही, त आमचं सगळं थांबवलेलं आय सगळं. आम आम्हाला पण तुमची परिस्थि स्तिथी माहिते बा, आम्ही काय दर महिन्याला तुम्हाला पैसे भरत राहू म तेच ना. आए बरेच बरेच आता. चालता विलता चांगले, हात हलावतात, एक साइडचे अरे त्यांना ब्रेनचा स्ट्रोक आलेला होता. त्यामुळे यांची जी डावी साईड म्हणजे अ ब्रेन पर्यंत रक्त पोचत नव्हतं. रक्ताची साख अं रक्त साखळतं. तेज हे क्लॉटिंग होतात मोहिते? ते त्या ब ब्रेन पर्यंत पोचत नवतं, म आणि परत ते अ पूर्ण साखळायचं. आणि त्यामुळे वी साईड प्यारलाईज नाही पण त्या त्याप्रमाणे एक सेवेंटी पर्सेंट ए तीजा काम करत नव्हती.
हां-हां-हां-हां
त्यामुळं म तेना ते, हॉस्पिटलला न्हेलं होतं कोल्हापूरला. म तिथं ट्रीटमेंट झाली त्यांची, आणि मग कोल्हापूरला आपलं एक मोठं हॉस्पिटल हाय रे मला नाव त्याचं माहित नाही. कारण मी सुद्धा गेलो नव्हतो ना मी त्या वेळेला आपल्या कॉलेजला होतो. हां, म तिथं ट्रीटमेंट झाली आयसीयू मध्ये आं सिटी हॉस्पिटलला आय दुस् तूच असतो कुटलं तरी प्रायव्हेट हॉस्पिटल.
अस्त्राधार.
हां-हां-हां, हो-हो-हो हम् कासतनं तर तिथे दिवस ते आयसीयू मध्ये ठेवलेलं होत त्यांना. त्यानंतर हो हो बिलच होत असत होय. थोडीशी अशी ओळख सुद्धा होती त्यानुसार मग थोडं कमी आलं आणि मग ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांना मग घरी आणलं गेलं. तरी पण थोडं एक बाजू त्यांची काम करत नव्हती म्हणजे तशी सेव्हंटी पर्सेंट. नंतर नंतर त्याला थोडी मॉलिश केली अ मसाज दिला त्यांना थोडं चालवलं. आणि मग आता थोडं, थोडं, थोडं, थोडं स्वता स्वता स्वता स्वता पाय लावत लावत चालतात. त्या हाताला सुद्धा थोडी मालिश केली. त्या हाताने जरास एक्ससाइज करायला सांगितली. त्यानुसार आता ते जरा आत आला होता स्वतःच आणि त्याना तोस थोडा भि प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते स्पंचिंग बॉल देऊनच ठेवलेला आहे त्या लेफ्ट हँड मध्ये. हो. नाही, नाही, नाही बीपीचा प्रॉब्लेम त्यांना जुनाच आहे. बीपी म्हणजे समजा आता थोडा आजार असेल ना माणसाला तर त्याचा बीपी हाय किंवा लो त्यामुळे ते स्पंचिंग बॉल स्पंचिग बॉल घेतल्यामुळे ते सर्क्युलेशन वाढतं आपलं हाताच महिती आहे ना. हम्म.
एक मिनट ह
आणि त्याच्यामुळे एक्सरसाईज पण होते आता डाव्या आताची हा. बरोबर
एक पाच मिनिटाने कर.
हा तेच आहेत, आता ठीक आहेत. अरे ते स्पचिंग बॉल दिल्याने कंस एक्सरसाईज होत असते ना डाव्या हाताची आणि सर्क्युलेशन सुद्धा वाढल त्या हाताचं. त्यामुळे आता त्याना ट्रीटमेंट झालेली आहे आता आ ठीक आहे आता. तू काय म्हणतो बाकी?
बाकी काय नाही बघ ते जरा चुपीच काल मॅन्युअल झालं कंप्लीट म ते डायग्राम काढायला होत नव्हत्या, मग आज कॉलेजच कॅन्सल झालं. होय.
अरे वा वा वा! माझंच अजुन कंप्लीट झालेलंच नाही म्हणजे माझे दोन एक्सुमेंट अजुन राहिलेत केवढे मोेठे आहेत ते
हो बारा आणि चौदा आठ-आठ पेजेस चे आहेत ते कथी कस करायचं ते एवढं मोठं लिहायचं ते.
आठ पेजच होत ते प्रत्येक ते काय करायचं मुद्दे-मुद्दे लिहायचे पॉईंट आणि तिथ जास्त जर पाच, सहा पॉईंटच लीहि.
बरोबर, हा हा हा! बरोबर टेक्निक युज केलाइस चांगली.
होय. असं भरगच्च पण दिसलं पाहिजे
हाय. आणि डायग्राम कशा, कधी करणार मग?
डायग्रामात
हा! हा! हा! मला-मला कोण भेट का बघ ना मला पण डायग्राम काढून आणायच्या
हम्. मग मी सगळ्यांच्याकडे असं भीक मागत नसतो.
पण मला कोणतरी म्हणाल विघ्न तू काढून देतो तो डायग्राम
देतोय काढून कसला डायग्राम काढून देतोय हे पण सांगू शकत नाही मी आता
दे कि म अरे मी तुला नाश्ता देतो. ये ये नाश्ता देतो तुला.
घेऊन ये, घेऊन ये, नाश्ता घेऊन ये मग काढून देतो.
हो चालेल-चालेल आणि कुठल भांडन झालं तुझा?
आणि पीओसी झालं चेक झालं करून.
चेक पण झाली ती काय काय हव मॅडम
आं
काय काय हव आहे? त्याच्यात मॅडमना इंडेक्स वगैरे?
इंडेक्स लिहून बघतायत फक्त, पण इंडेक्सला साईन नाही देताहेत.
हा. हा. आणि ते स्टि कर्सलावायचे होते ते कुठे भेटतील? कसं? हा.
हा का हा मग संस्कार कडूनच घ्यावे लागेल मला वाटतं.
त्यावेळेस ती काहीतरी क्लासरूम मध्येे होतीत सगळे. त्यावेळी मीे येत होतो त्या दिवशी मला फोन केला की तुला पाठव ले अस अस बारा, तेरा घेऊन या पेंटा म ते घेऊन आलो.
मग तेव्हा मला बोलले नाहीत ते मग मी मला बोलले असते तर माझी पण काढून आण आणता आली असती ना.
मला माहिती असती तर मी म आणली असती, मी एक्स्ट्रा आणली असती मला आणायबद्दल काय नसत झालं. पण कसं मी एक्स्ट्रा आणल असता कुणी घेतलं नसत. मला मग हीच्यारनं हीचारून आनायला काही अडचण नव्हती.
हो हो. बरोबर, बाकी? बा की
काय नगो.
कोण पाठवले होते? बाकीचे कोण पाठवणार? यचंांग ह अ अवो त्या लाडक्या ह्यांच्याकडे मागायचं कोणी?
हा ते गळ्यातच पडतील रे चुकुन मागितल्यानं
हृदय इतके दिवस झाले ते आलेत राहते त्यांच्याकडे कुणी?
हा तेच की, त्यांच्याकडे मागितल्यावर ते गळ्यात पडायचे.
हो तेच ना गळ्यात म्हजे जास्त काहीतरी पडायचे गळ्यात लाडके विद्यार्थी जाऊन देत आपण नको.
होय.
हम्म.
मंथ मनथ्याला पाठवायला पाहिजे त्याच्यासाठी
हो मंतन ना मॅनेेज होईल ना सगळ. हा हा. तिकडचं आलोय म्हण हा बोल. पंचांची आता एवढा गाड झोपेत आहे, काल रात्री गेलेला खाली खालच्या मंत्री कडे आणि गेम सुरू ते चार, साडे चार, पाच वाजेपर्यंत खेळतच होते. हा आणि आत म्हणजे पबजी खेळत होते वाढत आता काहीतरी पबजीच बीजी एमाय खेळतात. तू पण खेळ हा मा माझी पण आयडी होती पण मी सध्या जास्त फ्री फायरच खेळतो. हा तुला प्रिफायर पाखीपूर आहे का ओके! ओके! मोठी पोर बीजे माय खेळतात का?
हो.
चांगलंय, चांगलंय तुझं लग्न झालं कि मग
माझे लग्न झाल्यात, तुझ्या एवढी दोन पोर आहेत.
हो का चांगलं आहे रे! चांगलं झालंय ना चालतय जेवा- बीवा तस ना त्यांना
जेवाय-बिवाय घालतोय कि.
अरे वा! चांगला चांगल आहे. तेला पण घालतात काय? चांगलाय हम्म कामाला कुठं असतोस मग?
हह
कामाच बघतोस ना. तुला काम बघून देऊ का मी. माझ्याकड एक काम आहे हा. थोडं ओव्हर टाइम कराव लागेल रे भावा.
चालेल चालेल.
चालेल मग चल सांगेन तुला नंतर सांगिन तुला नंतर चल
हा बरं तुला मी करीन थोड्या वेळात
ओके चा हा चालेल चालेल चल ठेवू.
काय ते